हॅलो काय करते?
काही नाही जेवण झाले आत्ताच.
जेण झाल काय भाझी केली होती आज. आमचं पण झाल.
भाजी गवार आणि मसाले भात.
हा का आम सकाळीच गवार होती. आणि मसाले भात होता. आजो रानानी भेंडी केली होती.
बरं काय मग ब्रह्मा झोपला.
नाही नाही.
हम्म
नाही झोपला अजून खेळतय.
जेवण झाल सर्वांचे.
हा सगळ्यांच जेवण झालं वरचीच बाकी लिफ्ट बुडयला आली हो म्हटलं फोन करून पाहाव काय करते? काय नाही. कांचन भांडे घासते.
हम्म हम्. बाकी आ त्या मामांची तब्येत बरी?
सगळे बरे.
पाऊस?
पाऊस एकदम बारी मजेत चांगला चालू.
आमच्याकडे तर लय जोरात आहे.
ते घरात हे आमच्याक
मग पूर आमच्याकडे उघडल्या आता पण पूर आल्या होता डायरेक्ट नदीला.
पूर पाहिला नव्हती गेली का? हा का ह हा बर आहे बरं आम्ही नव्हतो गे टोपूर पायल
नाहीम सकालिस पाहून आलो.
नाही आम्ही नव्हतो.
आम्ही कपडे धुवायला गेलो तेव्हाच पाहून आलो.
हा हा.
पाणी पुरत नाही ना
आम आमच्या पावसाच्याच पाण्यावर चालू आहे धून भांडे. अ
आम्ही पण आहे ना पैप लावलो पप्पनी त्या दिशी ना, बरोबर जातय त्याच्यात.
आम्हाला तेच लावायलाच लागेल ते पण जुन,
मग आता पोरचे बाळ त्यांचे भरपूर राहत असते ना. बाकी? हॅलो हॅलो आवाज ब्रेक हो ऊ राहिला. हॅलो हॅलो